हा हॅलो हा बोल गौरी
कशी आहेस?
मी मस्त, तू कशी आहेस?
खूप छान. मग वेकेशन ला काय कुठे प्लॅन झाला का नाही काय जाऊन आलीस?
माझं अजून काय
माझ जाऊन आले खरं मी मागच्याच महिन्यात जाऊन आले, पण तू जाणार होतीस ना सुट्टीला काय झालं तुझं?
आपलं ठरलेलं ना तू की आपण केरळ ट्रीपला जायचं होतं. पण काय कोण रिस्पॉन्सच देइनात फ्रेंड्स आपण जाऊया म्हटलं होतं आपण.
हो पण आता मला पण नाही जमलं ना त्याच्यामुळं पण तू जाऊन येणार होतीस म्हटलेलीस. सुट्टी लागली म्हटले तर मम्मी पप्पांबरोबर.
केरळला जायचं होतं आम्ही जाणारच होतो तुम्ही फ्रेंडस वगैरे तुम्ही नाही बोलला ना मग घरातल्याच्या बरोबर जायचं म्हणलं मी पण बाबांना काही सुट्टीच नाही भेटली मग ते बोलले की नेक्स्ट मंथ मध्ये आपण जाऊया. मग मला केरळ केरळात खूप फिरायचं होतं अगं आम्ही लई प्लॅन केलेला. हाऊस बोट होत आणि तिथलं टेम्पल लोकल फूड्स सगळे ट्राय करायचे होते.
आताया ठीक आहे आता नेक्स्ट टाइम तुला जर झालं तर पुढच्या सुट्टीला तू जा मग कीव्हा आपण करूया प्लॅन.
हो करूया की, आणि तिथ पद्मनाभ स्वामी मंदिर आहे, तू बघितलंस का?
नाही मी पण नाही बघितल्यालं ते जाऊया आपण.
अगं खूप छान टेम्पल आहे ते पद्मनाथ स्वामी केरळच हो.
अच्छा पद्मना बन का?
पद्मनाभ स्वामी.
ठीक आहे आपण नंतर आता या वेळेला आपल्याला नाही म्हणजे झालं नंत तरच्या सुट्टीला आपण नक्की प्लॅन करू आणि मग जाऊया.
आ अगं मला तिथले लोकल फूड पण ट्राय करायचे आहेत. नव्ह ओ आपल्या इकडच वेगळं आहे ना आणि तिकडचं वेगळं फूड वगैरे कसं असतंय आणि तिकडची संस्कृती वेगळी आहे खाणं पिणं वेगळं आहे.
हो ते तर आहे पण तिकडे जास्त मासेच असतात ना!
तिकडे समुद्र आहे मासे असतात किंवा तिकडे जास्त तिथलं लोकल फूड इडली, डोसा असंच आहे ना. आपल्या इकड कसं आम्ही नाश्त्याला कांदे पोहे करतोय. तसं नाही आहे तिकडं हो तिकडचे फूड ट्राय करायचे होती गं!
चालेल चालेल आपण नंतर करूया प्लॅन मग त्या वेळेला जाऊया.
आता तू रिसेंटली कुठे जाऊन आलीस तू मला बोललेलीस की अ जाणार होतो मी म्हणून.
आताच मागच्याच महिन्यात जाऊन आले मी, मम्मी, पप्पा. आम्ही गेलो होतो काश्मीरला.
ओह काश्मीर फिरून आलीस!
काश्मीर हो इतकं सुंदर आहे ना ते म्हणतात ना लोक स्वर्ग! हां सेम सेम तसंच आहे सेम तेच आहे. आणि तिथं गेलं ना की परत येऊसच वाटत नाही इतकं छान आहे काश्मीर आम्ही गेलो होतो हां इथून म्हणजे
ना तिकडे तिक
खरंच आणि ते स्वर्गच आहे जसं ते नाव म्हणजे लोक बोलतात ना. तसं ते स्वर्गच आहे सुंदर आहे अगं. म्हणजे बर्फाचे सगळे डोंगर आणि किंवा ते नदी खडक तिथल्या बाग
म्हणजे आपण टी व्ही त बघतो ते तसंच आहे सगळं?
हो हो सगळं सेम सेम सेम. आणि सिक्युरिटी पण खूप आहे तिथं.
हो बॉर्डर आहे ना
हां बॉर्डर आहे, आणि कस सारखं काय ना काय होत राहत ना. पण आम्ही गेलो, त्या वेळेला एवढं काय नव्हतं, पण सिक्युरिटी भरपूर असते. आणि हे तिथलं आम्ही लोकल फूड हे ते सपरचंदचे ते बागा किंवा झाडं आम्हाला तिथलं एका बाईन सपरचंद पण दिलं खायला. आणि त्यांच्या तिथलं एक असं म्हणजे पेय आहे. फार वेगळं पेय आहे, ते आता मला सांगता येणार नाही, ते काय काय होत त्यात पण अतिशय सुंदर म्हणजे आपण इथं चहा पितो की नाही तसच ते लोक तिकडं ते पेय पितात चहा आपला चहा त्यांचं ते पेय, खूप सुंदर लागत ते.
खूप टेस्टी लागतं म्हण.
हां तेच ते खूप टेस्टी लाग त आणि अ मस्त आहे ते खरं
हं,
हम्म, आणि नंतर आम्ही ते हे पण वम कप म्हणजे शाल पण तिथं प्रसिद्ध आहे ना, शाली. कश्मिरी शाली ते आम घेऊन आले मी. येताना दोन त्या पण शाली मस्त शाली आहेत त्या. खूप सुंदर शाली भरपूर बागा आणि अ काय?
महाग असेल?
हो हो, महाग म्हणजे तरी आता तिथं कसं ते प्रसिद्धच आहेत ना शाली त्याच्यामुळ ते महाग पडतात.
आणि तिथं हे पण म्हणजे पाण्यावर ते बोट असते. आणि तिथं राहायला मिळतात. हा, पाण्यावर बोट असते. हा, हाऊस बोट राईट राईट त्याला हाऊस बोट म्हणतात. त्या हाऊस बोटमध्ये तू बघितलं ना, इतका म्हणजे सेम घर, घर कसं अस ते सेम तस हा, सेम हॉटेल सारखं म्हणजे बेड अ, बाथरूम वगैरे आरसे हे पूर्ण म्हणजे जस घर कसं असत. त्या टाईप मध्ये ते बोटमध्ये सगळं अ ते आणि ते पाण्यावर असते. आणि रात्री तर इतकं सुंदर दिसतं ते सगळं लाइटिंग बोटीत खूप छान दिसतं. हा, आणि तिथूनच परत आम्ही येताना ना, नैनितालला पण गेलतो. ते पण इतकं सुंदर आहे. थंड हवेच ठिकाण म्हणतात माहिती आहे ना नै
माहित आहे. इतक्या दिवसाची किती दिवसाची ट्रिप होती तुझी मग
अ, तरी माझी एक चार पाच पाच दिवसाची होती की,
इतकं फिरला भरभर भरभर.
हो. कारण तसं नियोजनच होत ना म्हणजे प्रत्येक दिवशी एक दोन तरी पॉइंट होत होते आमचे.
होय.
हम्म,
नैनितालच सांग ना काही?
नैनितालच पण खूप छान आहे तिथलं म्हणजे अ म ते असं हे आहे, तलाव आहे म्हणजे नैनिताल जे ते त्याला नावच आहे ते नैनिताल म्हणजे पूर्ण तलाव आहे. आणि त्याच्या साइटून सगळं असं डोंगरावरती ते सगळे घरच आहेत आणि मधी तलाव आहे. इतकं सुंदर दिसतं ते आणि त्याच्यात बोटिंग तुम्ही करू शकताय आणि आम्ही एका इथं पण राहिलेलो आम्ही आणि पूर्ण ते लाकडाचं होत त्यांचं म्हणजे जे हॉट तेल होत ना ते पूर्ण पूर्ण लाकडाचं आणि इतकी खूप इत खूप म्हणजे खूप तिथं थंडी वाजत इतकं थंड हवेचं ठिकाण आहे ते इतकं थंड. आणि ते लाकडावर लाकडाचं सगळं म्हणजे घर बात थरूम वगैरे सगळं. अणि खूप छान सोयीतेन तिथं आहेत हो.
लाकडाच सगळं.
हम्म.
आणि तिथलं फूड वगैरे काय.
फूड वगैरे असं काय एवढं हे नाही.
काय तुम्ही एजन्सीद्वारे गेले ना फिरायला मग त्यांच्याच पुढं असतील ना सगळे.
हा त्याच्यामुळे ते काय बाहेरच म्हणजे लोकल त्यांचे जे फूड आहे ते आम्हाला ट्राय करता आले नाहीत ना.
हा हा हा.
त्या हच्यातन गेल्यामुळे एजन्सीद्वारे गेल्यामुळे ते कसं बटपट भरभर ते दाखवतात. जे जे मेन मेन ठिकाणं आहेत त्यांची.
खूप एन्जॉय केला असशील.
हो एन्जॉय तर केला.
हम्म.
बरंच काय फिरलो थोडंफार काही घेऊन आलो.
म फोटो वगैरे
फोटो वगैरे पण काढलेत तुला पाठवेन मी नंतर फोटो.
हो चालेल की पाठव खूप छान आहे तिकडे बघायला. आणि तुम्ही काश्मीर जम्मू काश्मीरला म्हणजे फ्लाइट होती का तुमची.
हो फ्लाइट ना इथून मुंबईला जाई म्हणजे मुंबईमधून ना आम्हाला फ्लाईट होती. दिल्ली दिल्लीतून पुन्हा बदलायची होती मग दिल्लीतून मग डायरेक्ट काश्मीर. र असं होत.
होय मग काश्मीरला स्टे कुठ हॉटेलमध्येध्ये केलेला का?
हो हॉटेलला बुकिंग केले होते आणि हॉटेल ला राहून म्हणजे बुक करून पुन्हा तिथून जेवढं जवळ आहे. बघण्यासारखं ख तेवढं ते बघितलं आणि नंतर परत त परत थोड्या थोड्या अंतरावर होती तेवढी सगळी बघून घेतली. नंतर परत दुसऱ्या हॉटेलला शिफ्ट होऊन तिथलं जवळचं काय असल ते असं
मग आता परत कधी कु सुट्टीला आता वेकेशन कुठं हाय. आता तर जम्मू काश्मीर फिरून आलाय तुम्ही.
अ हो आता बघूया आता ते मीच तेच सांगते आता पुढचं नियोजन आपण केरळला करूया.
हो चालेल चालेल मला तर खूप खूप आवडत अग. केरळ मला खूप फिरायच हाय खूप बघायचंय काय काय.
करूया प्लॅन आणि मग, आणि आपल्यात कोण- कोण ऍड होतय. आणि बघूया आपले मित्रमैत्रिणी आणि कोण येतात का? आणि मग आपण न प्लॅन करूया. आणि मग जाऊया, ट्रिपला.
हो.
मस्त एन्जॉय करू आपण.
हो काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, करूया एन्जॉय. अजून काही विशेष होतं का तिथं? ना म्हणजे असं, तुला सांगण्यासारखं. सगळं बदलन त मनालीला गेली होतीस का?
मनाली, मनाली पण बघितलय
हम्म.
ते पण बघितलंय. ते पण तसचय. म्हणजे, मिनी
तोच भाग झाला ना सगळां. तोच भाग झाला ना सगळा.
हो, हो, तोच. मन तोच भाग सगळा.
हम्म. मग?
कारण त्यांचं कसं, त्यांच्यात जेवढी ठिकाणं ते हायत, तेवढीच बघायला मिळतात ना. आणि आपण पर्सनल जर गेलो, तर आपल्याला आन खीन म्हणजे, बघायला होतं.
हा, हा.
असं हाय ते. म्हणजे आपण पर्सनली गेलो तर, आपण थांबवून किंवा जवळपासचे आणि कोणती हायत, असं करून बघू शकतो. पण लोक, म्हणजे कंपनीद्वारे किंवा, त्या हच्यातून गेलं तर, त्यांची ठराविक ठिकाणं असतात. म्हणजे, जी मेनयत. बघण्यासारखी, तेवढीच ती त्यात असतात.
हा, हा. बर- बर, चालेल. आपण ना, नेक्स्ट टाइम आता, बघूया. कसं-कसं होतंय. आणि ट्राय करू, म्हणजे प्लॅन करूया, आपण. मी विचारते आणि आपल्या फ्रेंड्स-फ्रेंडसला, किंवा बाबा आपण नेक्स्ट मंथला जाऊया का, केरळला म्हणून. ओके.
चालेल की.
हा, चालेल.
चालेल, चालेल. काय ठरतंय मग, सांग मग मला. मी पण मग होईन तुम्हाला ऍड.
चालेल, चालेल. करेन मी तुला, काय होते. फायनल बघून. हा.
ओके, ओके. चालेल. चालतय, हो. हो, हो. नक्की. ओके.
ह.